हा आवाज येतोय?
हा येतोय
हा मस्
काय चालयं. काय नाही आराम करत्या, तुमचं काय चाललंय?
काही नाही आता ते जेवण झालंय बनवुन, कामं बाकीची उरकत होते.
आज लेट बनवलं जेवण. का लेटच असतंय तुमच्याक
हा, नाश्ता वगैरे झाला सकाळी तर थोडसं लेटच असतं.
हा, नाश्ता केल्यावर जेवू वाटत नाही ना लवकर.
आणि थोडस कंटाळा पण येतो, आता सुट्टीचे दिवस चालू आहे
हा, आता कशी काय सुट्टी?
आज शुक्रवारची सुट्टी च दिलेत आमच्या इथे सगळ्यांना, म्हणजे उद्याची सुट्टी आली ना ती आजच दिलेय
आच्याकडं नाय आज सुट्टी. म्हणजे आज दिंडी सोहळा घेतलाय शाळेत.
हो हो, इथे पण चालूच आहे काय ना काहीतरी सारखं चालूच आहे इथे, आ च्या इथं जवळच्या शाळा आहे ना
हा.
ते त्यामुळे इथूनच जातात सगळ्या दिंड्या.
हा ना, छान आहे ना, यंदा म्हणजे काहीतरी नवीन काढलय. गेल्या वर्षी एवढं नव्हतं, दिंडीच‌.
माझ्या तर लहानपणापासून आहे या शाळेची तरी, म्हणजे मी पण यात शाळेत होते ना आधी लहानपणी, हो
आमच्या शाळेत नव्हती, म्हणजे अ लहान मुलांची बालवाडी वगैरे त्यांची काढत होते‌. बालवाडीतल्या मुलांचे, पण जे मोठे वगैरे आहेत ना आठवी नववीचे मुलं मुली तेंची नव्हती काढत, पण यंदा त्यांची पण काढली
आमची इथं म्हणजे जवळची शाळा आहे ना, ती लहानपणापासून काढते, म्हणजे मी बालवाडीत पासून तिथंच होते ना, पहिली दुस री पर्यंत, आमची काढत होते, म्हणजे एक मंदिर आहे इथे जवळच तिथंपर्यंत घेऊन जाऊन परत रिटर्न खाऊ वगैरे देऊन घरी पाठवत होते.
हो ना, आमच्या वेळेस नव्हतं. आत्ता म्हणजे काढाय लागले, आणि ते पण गेल्या वर्षी लहान मुलांचे काढले आणि यंदा मोठ्या मुलांचे, ते पण साहेब यायचे होते ना कोणतरी?
हा.
अ त्यामुळं ते, बाकीच्यांचं पण मग नियोजन केलं असणार आहे त्यांनी आज
आता सगळं सोशल मीडिया मुळं सगळं नवीन नवीन काय ना काहीतरी चालूच होतय.
हो.
प्रत्येक गोष्टीचे सेलिब्रेशन वगैरे वाढलेत, तर छोट्या छोट्या गोष्टी पण सेलिब्रेट करत लोकं
हो ना, म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट आता अ तर ते बघितलं ना, म्हणजे पहिलं होतं का की पहिले बाळाला एक महिना झाला की ते डेकोरेशन करा सीझननुसार परत दोन महिने झाले की डेकोरेशन फोटो वगैरे ते होतं का पहिला, पहिलं बाबा हा, वर्ष झालं कीच बडडे असायचा
हो, आता हे सगळं लॉकडाऊन पासून लोकं कशी घरात बसाय लागली, मग नवीन नवीन काहीतरी आयडिया कारण लोकांना रिकामं बसवत नव्हतं.
आणि ते सगळं मोबाईल मुळं झालं, मोबाईल वर येत आहे ना, हा बाबा बा हे करतात, आपण करायचं मग?
हो अन्न प्राशन आलं सगळं आलं आता
हो आणि कधी छान, छान वाटतं ना ते म्हणजे वेगळंच वाटतं.
आणि त्यांना पण त्यांच्या मोठ्यापच्या मेमरीज राहतील की हा आपण हे असं काहीतरी लहानप आईवडिलांनी केलं आपलं.
हो.
तसं जसं आता आपलं काहीच नाहीये.
नाही माझा तर लहानपणीचा फोटो सुद्धा नाही मी काही होती.
ते माझे तर दोन तीनच असतील ते पण कुठे मामाकड वगैरे असेल इथे घरात तर नाहीच आहे. एखाद दुसरा माझा ते शाळेत आपल्या वार्षिक स्नेह संमेलन असतात त्याचे डान्सचे वगैरे अस तेवढच पण असे सेपरेटली एकही नाही काढले.
हा माझे म्हणजे ज्यावेेळेस मी आठवी नववीला होते ना तव्हाचे फोटो आहेत. पण त्याच्या आधीचे फोटो नाहीत मग मी ज कशी लहानपणी दिसत होते? हे समज ना आणि पाचवीत असताना कसं ते बँक अकाउंट वगैरे काढायला लाग होते ना.
हा.
त्यावेेळेस एक फोटो काढलेला मग तो एक फोटो आहे. तिन फुटं आहेत पाचपसून फोटो आहेत का ते तेव्हापासून आपल्याला खरे फोटो लागत होते ना.
हो शाळेत वगैरे सारखं मागत होते कुठला पण फॉर्म भरायचे फोटो आण हे आण ते आणा. माझे पण जास्त करून पाचवी पासूनचेचे.
हम्म आणि लहानपणीचे कसे आपण ज्यावेेळेस म्हणजे खूप लहान असतो. त्यावेळेसची चेहरा पट्टी आणि आताच्या चेहरा पट्टी फरक असतो. त्या बघायला पण असं भारी वाटत तो फोटो.
हो म्हणजे आता कसं बाळांचे कसं पहिल्या एक एक क्षणापासून पण फोटो एक एक जण ठेवतात की. कारण ते एक एक मिनिटाला चेहरा थोडासा बदलत जातो परत एक दिवसाचा दोन दिवसा बदल होत जातो ना. आता आमच्या पण घरात छोट बाळ आलंय दिदीच. मी तर त्याचे सगळे फोटो काढून ठेवलेत पहिल्या दिवसापासूनचे वगैरे सगळे आता आहेत.
हा ती दिदी होती का तुमची?
हो आता ती दिदी होती.
हम् हम् ह.
माझी मोठी सखी बहिण.
हा ना मला वाटलंच तुम्ही आता दिदी म्हणला मला वाटलं त्याच असणार मग.
हो. हे जाग तिचं पण लहान बाळ आहे आता सध्या सहावा महिना म्हणजे संपला आता सातवा चालू आहे त्याचा.
हा ना मग हो म्हंटल्या ना मला आत्ता त्या.
हो मग ते तिला पण कामामुळे होत नाही त्याचा चालूत आता उठलात नाही.
लगीच असलं की कसं सगळं करायला त्यांनी आणि त्यांचं म्हणजे काही बाळ अशी असतात की लहानपणी भरपूर दमवतात. त्यामुळे त्याचाला लय लोड पडतो.
आमचं नाहीय तसं आमचं छोटू आगाव नाहीये फक्त की थोडसं कसं झोपेतून उठलं की आई समोर पाहिजे किंवा कोणतरी असं समोर पाहिजे कि ज्याला त्यांनी उचलून घ्यावं त्याला प्रेम करावं माया करावी लाड करावे सगळं अस त्याच असत पर जेवा म्हटलं की त्यांनी फक्त इशारे करून दाखवतो की भूक लागली झोपे यायली सगळं दाखवतो तो.
हा ना.
हो एवढं काय असं नाही की त्रास देते वगैरे सारखं रडत पण नाही. त्याची ख त्यांनी एकटा पण खेळत बसत हो.
ची दिदीच बाळ होत ना ते लहान म्हणजे मुलगी होती मोठ्या बहिणीची. रात्रीची एवढी रडायची की त्या तिला घेऊनच बसाय लागाचं कोणाला तरी मांडीव म्हणजे कसं झालं ते फर्स्ट टाइम झालं आणि आम्ही लहान होतो ना दोघी. पण म सारखं तिला मांडीव घेऊन बसत होत म ते एकदा सवय लागली ना बाळाला की कंटिन्यू मग मांडीवच घेऊन बस म्हणत.
हो तेच. मग तेच आमच पण आता कसं पहिल्याच हीचं पण बाळ आता घरात आणि कोणाला म्हणजे आमच्या घरात त अजून लहान बाळा आम्ही बघितलेलीच नाही छोटी हे पहिलंय ना. इतके लाड चालू आहेत लाडोबाचे सगळ्यांचे कॉल वगैरे असतात सारखं त्याला.
हा ना.
आणि सगळ्यांना रिस्पॉन्स पण असा छान देतो की खूप आधीपासून ओळखतो मी तुम्हाला.
हम्म.
व्हिडिओ कॉल केला की लगेच हसणार स्माइल देणार मग परत असं इग्नोर केल्यासारखं करून तिकडं हसणार लाजणार सारखं चालू अस च काय न काय तरी नवीन नवीन त्याच.
हो आणि आता कसं म्हणजे भारी वाटतं ना पहिल्यांदाच एखाद बाळ घरात आलं की असं म्हणजे तो आनंदच वेगळा असतो.
खूप खूप आम्ही तर इतकं मोठं सेलिब्रेशन केलं ना ज्यावेेळेस त्यानी घरी पण येत होते म्हणजे हॉस्पिटलवाले पण सेलिब्रेशन केले आमच्या इथे ते हॉ पीटलवाले सेलिब्रेन करतात कोण पण होऊदे मुलगा मुलगी. केक वगैेरे आणून रूम वगैरे डेकोरेट करतात जायच्या दिवशी डिस चार्ज वेळेस आणि मग म्हणजे आमचा प्लॅन अस आधी माहित नव्हता आम्हाला की हे असं काहीतरी हॉस्पिटल वाले पण करतात म्हणून जाताना. म आम्ही असाच विचार केला होता की आपण घरी जायच्या आधी इथे एक छोटासा केक वगैरे कट करून मेमरी अस असती ना आपली एखादी आपण हे करून जाऊयात घरी म्हणून. मग त्यांनी नंतर न सांगितलं म्हणजे दुसऱ्या दिवशी होतच ए डिस्चार्ज आदल्या दिवशी येऊन सांगितलं त्यांनी की उद्या असं असं सेलिब्रेशन आहे. जेवढे पण तुमचे ओळखीचे जवळचे असतील त्यांना तुम्ही बोलवू शकता. म आम्ही नंतरन मग मला फोन करून सांगितली मी घरी होते मी त्याच तयारीत होते की मला उद्या काहीतरी करायचंय म्हणून. म ती म्हणली की तू घरातलंच कर काहीतरी तयारी इथं करू नकोस कारण इथं ऑलरेडी ता सांगून गेली नर्स की उद्या तुमचं सेल म्हजे डिस्चार्जच्या आदी सेलिब्रेशन आहे. मी म्हटलं बरं झालं काहीतरी नवीन.
हो आणि आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी तसं नाहीत करत.
हो आम्हाला पण पहिल्यांदाच कळालं की ते करतात म्हणून हॉस्पिटलवाले.
हा ना.
हो मग आता जे पण आता दिदीच्या थोडेश ओळखीचे आहेत ना ते पण तिथे आता डिलेव्हरी झालेत आता सध्या. तिच्या नंतरन ओळखिने म्हणजे तिला विचारूनच की तू कुठे केलीस डिलिव्ह वगैरे याच्या मग. मग आता त्यांना पण छान वाटतेय की बाबा हा खूप छान को ऑपरेटिव्ह करतात डॉक्टर पण आणि सगळं स्टाफ पण चांगला आहे वगैरे आता आमच्या समोरची पण एक मुल मुलगी आहे तिचं पण आता चालू आहे तिचं ट्रीटमेंट ती पण म्हणती सारखं तिला फोन करून ती छान आहेत डॉक्टर वगैरे
हम्म डॉक्टर कस समजून सांगणार असेल ना तर काय वाटत नाही. एकदा माझ्ये डॉक्टर आहेत ना मला काय खायचं ना सुधा मला सांगितलं नाही की काय खायचं काय खायचंय नाही मग त्यांनी सांगितलं मला समजल ना माझ्ये आता फर्स्ट टाईम आहे मग मला थोडीच कळणार की काय खायचं काय नाही मग ते सांगतच नाहीत. मग असं प्रॉब्लेम होतो माजा आता सातवा संपेल
हा हा मग डॉक्टरांनी असं चार्ट वगैरे नाही दिलं का तुला की हे खायचं किंवा हे खायचं नाही टाळायचं.
हा फाईलमध्ये आहे ना त्यांच्या
हा शक्यतो तसं दिलं की मग ते सांगत नाही पण काय
हम्म सांगतात तोंडाने सांगितल्यावर कसं बरं पडतना म्हणजे काही जणांना ते हा सूट पण होत आणि काहीना होत पण नाही मग त्यामुळे डॉक तर कसे आपल्या म्हणजे बाळावर ब बाळाकडे बघून पण सांगतात काही लोक डॉक्टर म्ह की हे खावा तुम्ही, ते खावा
आमच्या म्हणजे ते ओळखी होते डॉक्टर मग आम्हाला काय वाटलं फक्त आमच्यासाठीच करतयात काय कारण प्रत्येक वेळेस गेलं की तिला असं नंतर नंतर कसं जास्तच दिवस जवळ आले होते लवकर लवकर मग तिला ती सीसी टव्ही लावला होता बाहेरूनच सगळं दिसतं अस मग ती दिसले की मावशींना पाठवणार आणि म्हणणार की तिला रांगेत नका म्हणजे पाठवू नंबर वगैरे घेऊन तिला डायरेक्टच पाठवून द्या आतमध्ये म्हणून म्हणणार तिला
ह
कारण कधी डिलिव्हरी होईल सांगू शकत नव्हतो ना मग त्या कसं आम्ही गाडीवर जात होतो त्या टू व्हीलर त्यांनी नका वापरू म्हटलेलं पण आम्ही कसं ट्राफिक मुळं गाडीवरच जात होतो पटकन आणि कोण अवेलेबल पण नसते लवकर इथं
त्यांनी ट्रॅफिक आता बघताना सारखं असतय.
हा आणि इथं कसं सिग्नल वगैरे सारखे लागतात पाच पाच मिनिटाला मग उगं काही रिस्कच नको म्हणून आम्ही पटकन गाडीवरच जात होतो, हो.
तुम्ही कुठे असता सातारमध्ये असता का?
नाही आम्ही सोलापूरला माझी आई सातारची
हो का
माझ्या आईच माहेर सातार सातारामध्ये पुसेगाव म्हणून आहे ना
हा हा म्हटंल्या हा त्या म्हट
चालेल मग ये तू पण कॉल कर लगेल मी इथेच आहे.
हां
हा